इकडे झोपा जात इकडे माईकडे
हॅलो
हॅलो हा बोल ना
बोला ना हम् काय केता का हो झालं जेवण वगैरे तुमचं झालं
हो काय केल ती भाजी
आज आम्ही भरली कारल्याची केली होती भरलेला आणि उडदा चं वरण ते मिरची वालं हिरवा भात पोळी आणि त्या साइडच्या काकूंनी भाकर दिली होती. त्यांना भाकर केलती का.
हम्म
हम्म तुम्ही काय केलं होत.
आम्ही पनीर केलत.
हा
हा घरीच केलं होत पनीर. हम्म हा पनीर आम्ही विकत आणतच नाही घरीच बनवतो.
हो का घरीच पण आता काय टाकत पनीर मध्ये आम्ही तर हा आम्ही विनेगर टाकत हो का कोणी कोणी निंबाणे ण बनत आहे ना लिंबाचा रस्ता खूप
अ निंबू नाही बनते विनेगर नाही पत पण विनेगर नि जरी टाकलं तरी ते धुऊून घ्यायचं मग नंतर बांध बांधून ठेवायचं म्हणजे लिंबू आणि आंबटो पण आहे त्यां त्याला खाली पाणी सांडू राहिलं
हम
हम्
त्या असं आंबट लागलं की चांगलं नाही लागत मग भाजी मध्ये
हा तर पहिले ते धुऊन घ्यायचं मग बांधायचं.
हम्म, हो न तेच चांगलं आहे. आता पनीर मध्ये तसे पण काही ना काही मिक्स होत. म्हणते दादा तर न्यू सांगत होते की आता पनीर काही आणू नका म्हणे तुम्ही.
हो ना,
त्याच्यामध्ये भेसळ होतय म्हणे ते मिक्स करून देतय. हम्म, इकडे डेअरी वरचे पण असे पनीर वेगळेच येत असे.
हा आम्ही तर पहिली पाासूनच घरीच बनवतो. वैष्णवी घरीच करते.
हो का, हो ना घरी केलेलंच चांगलं आहे. पनीर मस्त आपलं जस पाहिजे तसं बनवता येते.
हो ना हम् काय म्हणते, अजून सजन काय म्हणते?
काय त्यांची जॉब चालू आहे आता आता का संपला ते जेवण वगैरे केलं नी. हम् मग आता परत चालू झालं. ऑफिस हो त्यांना पण लागला घरूनच लागला तो पण
हो, सांगत होती. आता सपना ताई मला हा मधुराचा जॉब घरूनच चालू झालं.
हा नि होते पहिले दोन-तीन दिवस मग ते ट्रेनिंग झाल्यावर मग कन्फर्म झाला आजपासून चालू झाला जॉब. बरं आहे ना घरच्या घरी चांगलं आहे. पाच सहा तासासाठी
हो ना,
हम्म हम् कस घरून असलं की टेन्शन नाही हो ना. आता पाह आता आपल्याला भेटेल कोणतं काम असं फोनवर बोलण्याच पाहिजे एखादं. त्याच्यात पण हो नाही हे काम दिलं तर मग सगळ्यालाच भेटते. ज राज बोला
हा
बार हो रेखाद्या इकडे महिमा त्या याच्या घरी आले ना. हो का हा त्या तुम्हाला फोन करतच म्हणे ते कडीचच विचारणार आहे.
हो काही कढी च का बरं.
हा ते मम्मीने सांगितलं त्यांना त्या दिवशी तुम्ही कढीची रेसिपी सांगितली.
हा
त्या आल्या होत्या. घरी मग बनवले त्या विचार मग कशी केली मी म्हणलं त्यांनीच सांगितलं. मुटा रेसपी हो का म्हणे मग मी करते म्हणे फोन त्यांना, हो बनवलीेते ना घरी तुम्ही सांगितली त्या दिवशी हो छान झाले होते मस्त, मम्मी मणे ना छान झाली मणे मगर एखाद्या म्हने मी करते मग ह
हम्म,
मी कढी गोळे करनार. कढी गोळे करतो म्हणतात रेखा ताई आता
हो ना कढी गोळे पण छान होतात ना.
पण ते फुटतात त्याच्यामध्ये आम्ही आम्ही गेले होते. आपण गेले होते तर फुटले होते हा
नाही तसे नाही करायचे. हरभऱ्याची डाळ भिजू घातली ना. ते मिक्सर मधून वाटले की वाफेवर गोळे होऊ द्यायचे. त्यातही ना थोडस नेमकं हा हरबरची डाळ अं लसण टाकायचं त्याच्यात कोथिंबीर जिरं टाकून असे वाटून घ्यायची आणि त्याच्यात थोडसं निंबूसत्व घालायचं थोडस काहीतरी आणि मीठ हा आणि मीठ टाकायचं. आणि ते वाफवाय ते गोळे आपली कढी तयार होते ना तर उकळता उकळता ते गोळे टाकून द्यायची आणि बंद करून टाकायच फुटत नाही मग नाही नाही ते वाफवलेले असतात ऑलरेडी झालेलेच
हा हा. नाही कोणी कोणी कोणी कोणी बेसन लावला त्याशी
नाही नाही बेसनपेक्षा ना हे छान लागते हरभरीची आणि त्याच्यात निंबूसत्व काबर टाकायचं माहितीय का म्हणजे ते कढी आपण कडी खाऊ तर ते गोळा पण आंबट लागला पाहिजे थोडा.
हो. मस छान लागतात कळी गोळे आम्ही बनवले होते मागे येस सगळ होते ना वरच्या झाणेकरू वगैरे तर त्यामध्ये आपण मिळून बनू म्हणे कडी गोळे म माझं लग्न झालं होत आमचं नवीन नईन ते म्हणे आपण बनू म्हणि उन्हाळा त वर. मंगरेखा ताई मी तर तई सर्वांनाच बोलवलं होत तेव्हा बनवले होते घ घरी कडीगोळे मस्त झाले होते ब छान झाले होते छान झाले होते सगळे मम्मी न उकळवले वगैरे तशे तुम्ही सांगितले तसेच आता त्यात काय माहिती काय खुप जास्त पडल होत. ते व्यवस्थित झाले मग कडी उकळी मम्मीने टाकले तेव्हा फुटलेच नाही ते म नं जेव्हा आम्ही झाकण काढून पाहिलं तेव्हा ते सगळे कडीगोळे फुटून गेले.
हा गरम गरम हच्यातच टाकलेन तुम्ही
हा मग थंडी झाल्यावर टाय का नंतर टाकायची.
थोडी हा थोडी थंडी होऊ द्यायची.
हम्म हो ना तेस ते सगळे फुटून गेले होते कडीगोळे ते पूर्ण त्या कडी ते मिक्स झाले होते सर्व.
हम्म भाकरी सोबत छान लागतात ते.
हो मस्त लागतात भाकरीसोबत. हो भाकर भाकर मी अजून बनवली नाही जास्त हा हो कडीगोळे बनून पाहिन आज वर तुम्ही सांगितले तशी बनून बघन.
कोथिंबीर वाटतांना जिरं आणि लसूण त्याच्यात दाळीच अ मिक्स करायचं आणि निंबु सत्व थोडस टाकायचं नॉर्मल. त्याच थोडस ह आणि त्याचे गोळे वाफवुन घ्यायचे कडी झाली की त्यात टाकून द्यायचे. हम्म मस्त होऊन जातात ते मग. आणि जर खूपच डाळीन ज डाळीन गोळे धरत नसतील, त थोडस बेसन लावायचं त्यालाच. छान होतेत मग.
हम् करुन बघाव हम्म. एकदा करून पायल कि म
हो ना येऊन जातय.
हम्म मला भाकर करून पाहिचे. मी अजून भाकर नाही करून पाहिलि जास्त.
हां.
हम्म आता घरी सर्व आमच्या पोळ्याच खात होत ना पहिले. पप्पा खात होते भागकर. तर मग ती आईच करून देत होती. भाकर त्यांना.
हम्म हम्म. जास्त करून पोळ्याच खातात ना.
हो आजकाल आता त पोळ्याच खातात.
हम्म.
तरी पण कशी अशी जमली की चांगल वाटतय, करतायेत आपल्याला. मम्मी करतात मस्त भाकर.
हो. ती करते चांगली. हो ती पूर्णाची पोळी पण छान करते.
हो असे उलटतच पूर्ण ताव्यावरथ पोळी.
तव्यावरच उलटवते.
हो अशी हात लावायची गरज नाही ते पोळीला मस्त. काय रेखा ताईच्या रेखा ताईच्या घरी होत. ता कार्यक्रम त्या दिवशी केला. त्यांना पोळ्यात तशा आपल्याला त उलट तच येत नाही, ताब्याची पोळी ते पूर्ण तावा वगैरे गरम राहतेन सर्व.
हो ना.
हम् त्याच्यात मग ते पोळीला हहातच नाही लावलं जा एक तर ती नरम राहते पूर्ण. त्यात पुरण जास्त. हम्म आणि वरची पाती एकदम कमी, मस्त लागते. खायला छान लागते, हम्म मस्त करतात. हम आता तुम्ही कधी असाल मग आता कधी होते भेट आपली.
आता परभणीला.
हो काय येनारेका परभणीला.
हो ना परवणीला येणार ना.
हम्म हो ना तिकडे कार्यक्रमही म्हणतात, ना परभणीला आता. अ याचा, वर्षीचा पणे म्हणती.
हो. वास्तू पण, हो त्याच्याच घरी.
हो का? वास्तु
हा वास्तू पण करतेय, दुसऱ्या दिवशीच वास्तू करायचा म्हणे.
हो का? म्हणजे बांधलेलंय का त्यांनी घर तीथे
हा घर खूप दिवसाचं बा
अ का मग वास्तू नाही केल का त्याच.
नाही वास्तू नव्हता केला म्हणे, साधी पूजा केली असेल त्यांनी, खूप दिवस झाले बांधून. करणार त आता पु्हा ते. प्रथम ना रिपेरिंग केलं ना, घर पुून्हा.
हम्म हम्म हम्म.
स्टईल वगैरे बसवली.
हा
आता ज्याची त्याची वाटे देऊन दिले समजा तीघायची वाटे दिले ना तिघांना पण
हो काय हिस्से पडून गेले का सगळ्यांचे
हा हिस्से पडले मग आता त्याच ते दुरुस्त कर ते
हा हा बरोबर आहे
होा ना
हम्म
हम्म
हम तेव्हा होईल आता भेट आम्ही पण येऊन तुम्ही कधी येणार आहे मग तिकडे किती तारखेला आहे निघत
तलमी
हो का आमचं पण एकटीचच चालय विचार तोपर्यंत मी इकडून जाऊन येईल माझ्या घरून
हा आकडला ना
हो आता आखाडी आहे ना मागे गेली हो मागे गेली होती मी तेव्हा जास्त दिवस नाही राहिली मममी म्हणे मग आता आखाडीमध्येध्येच ज णे पुढच्या महिन्यात तेव्हा जरा जास्त राहाजो म्हणे हेथ पूजा होती ना घरी ती याची ऑनलाईन पूजा राहते ना ती महाराज सांगतात ते शिवरात म्ह मग शिवरात्रीची पूजा करायची म्हणे तर तू येऊ त्या म लवकर मग पुढच्या महिन्यात लवकर जाचो म्हणजे जरा चालते तसं पण कारण की पुढच्या महिन्यात जायचंच होतं ना परत
हो आ्ही तर ट्रेन नच जाणार इथून ट्रेनच आहे ना
हो इथून ब आता का माहिती कसे म्हणतात ट्रेन न म्हणतात ात कि बसन
ह तुम्हाला ट्रेन बदलाव लागते तुम्हाला बदलावं लागतय आम आम्हाला नाही बदला हो डायरेक्ट आहे आहे ना
हम् डयरक्टच पुटडे
हो ना डायरेक्टचीच मी येणार आणि हे आता वैष्णवीचं काय नाही ते काय होते आली वेळेवर तर
हम्म हम्म हा मणा या मला त्यांना मग भेट होते
हो ना तिला म्हटलं ती तुझ्या अभि म्हनते मी पण येणार आहे म्हणते
हो